हॅलो.
हम्म येतो का आवाज?
हा बोला.
हम्म झालं का जेवण?
हा मग झालं तुमचं?
माझ पण झालं आमच्या इकड लाईट नाही रे.
अ लाईटच काय प्रॉब्लेम आहे महागं पण नव्हती.
हम्म काय माहिती काय झालेयहा साडे सहापासून जायल अजूनही नाही.
का काही म्हणजे फॉल्ट येल का टायमिंगच तसा आहे लायट
काय माहिती काय करतच नाही नेमका काय प्रॉब्लेम झाला.
ते चेक करायला लावायचं नाहीत का म्हटलं.
हणार रे पाटाल पाणी येईल ते पाणी एवढं एवढं आहे मग त्याच्यामुळ थोडी लाईट जाते काय?
हा ते पण.
आणि मग.
काही फॉल्टच असेल ते कोणाल तर चेक करायला
काय माहिती आहे आता ना ना ते घरी नाही.
हा हा.
ते जाय र चार चारच्या सतराला नाही रे निफाडला जाईल निफाडला
हम् हम.
जगनदााी जाईल.
अच्छा इकड लाईट नाही म तिकडे ठेवू लागते.
हा काय माहिती तिकडे ठेवलं काय पण मग तिकडे येते गेले. म ते मस् साडेपाच आला गेली कथून
नाही तर त्या अ ते ते असते तर मग ते ना पाहिर असतं लायटीचं काही पण आता काय?
हम्म, कारण दररोजच चाली मागही गेल तीन आत्ता
हा ना रे दुसरं नाही काय शा आहे मासेच नाही पण हे लहान परायचं वयच. राहतो ना लाईट असली तर लाईट असली तर बरी नाही.
तेच.
कमटटकाायला तानचणार पोरं उठली म्हणजे.
मग वरून ते लाईट नसल्या गरम होत ते घाबरून जाते लहानपोर.
हम्म हा त एवढा मोठा आहे तरी हा इथ यायला घाबरत. रुमर आहे का.
आता किती काही लहान असलं तरी घाबरत.
हम्म.
लाईट नाचला कोणी पण घाबरवूनच जाईल. ते पाहतण ते. को टाइम असला एखांद्याला पाठवून पाहिच चेक करून काय फॉल्ट येईल काय प्रॉब्लेम
अरे आपल्याच इकडूंची जाल खेडे म्हणजे इकडूची तिकडूची आहे.
ह का म काही प्रॉब्लेम असत.
काय माहिती काय करतच नाही माणस फलट काढते नाही. कोणीच नाही आली का? सुविधा घ्या त्या पण दिवसभर जातााती कधी
हा हा
लाईटचा मोठा घोटलाच आता
हो ना
हम्म
तर प्रॉब्लेमच शचा
ते असणारे कॉलेज कस काय झालं
चालूये आता कॉलेज कायणार जस चालू आहे त्या चालूच रा
हा
हम्
ह ह आ बेस हम् अभ्यास करताय आवघडचे
हम्
हम म अभ्यासात कसं व्हायचं
चाल कर राहिल आता
हम् हम् आता नोकरीला लागायचं आहे ना बाबा तुम्हाला
पाहूला थांबजून एवढ लोक तररी काय अजूनरी शिक्ष शिक्षणच होतं
किती वर्ष आहे रे
आता हे आहे पाऊ जवळ शेवटत पुढं राहिला अजून काही
हा
हम
हम ह म्हणजे किती वर्षाच गेयल होत ते
आता माे दोन वर्षच होतं आता हे शेवटचं वर्ष चालू मग पुढं अजून दोन रात
हा का
हा
ह भरपूर बाबा शिक्षण
लई हो त व्हाल काय सांगू लागेल तेवढं
लागाल तेवढं आहे पण ते आपल्याला तेवढं लागत नाही आहे ना
ह हसल्या तेवढं करायचं रे
करू करू रस ठाकवतो
ते जाकर रल्लाय
मग बाकी्याची पोर कस काय काते
का आता काय काय माहिती ज त्याच राहत आता हो
तेच ना मग बाकीचे कस सत का
आता आता वर जातल त्या करू
तुलले टप जातं का काय मग
नाही एवढं काही टप नाही
हा
पाऊ म्हणजे जवळ नोकरी लागत नाही तर करू असं
ह काही तारीख शिकल्या सरच काही तारीख केला म्हणजे बरं रे
हा
अस म्हणजे असं वाटत आहे ना मग मनाला बी असं एकदम प्रसन्न वाटत ना शिकल्यासारखं काहीतरी केलं तर मग बरं
शिकल्या तर फायदा राहतच ते काय
आम आम
बघू काय होईल ते होईल एवढं नाही टेन्शन घ्यायच आधी
हा मग आधी टेन्शन घेतलं तरच जॉबला लागत ना नाही घेतलं तर कस व्हायचं मग
ते पण हे
घरचे कोणाच्या बरोशावर राहात तुमच्या
ह
पोर शिकात पोर शिकात पण पोरा घरी येऊन फवारायला दिल त घोडं रात देणं
ते नाही ते विसरून जाते ते फक्त कामाप कामापुरती राहती काम करून घ्यायचं अन् काढून द्यायचे
हा मग तेच ना पोर घरी आल फवार्यायला चिकलात पाय घाली त्या ते पुढं दिसत
ते नई दिसत त्याला
आज शिमला मिरची फुढली होती वाटते
हा का पहिलं कुठं काय माईत कीती निघली
काय माहिती म्हणजे ते ना तेथ पोर्समध्येध्ये भरीत होती तेव्हा आम्ही पाहिली
ह मलाय काय माहित नाही
हम म्हजे तू फोनच नाही केला घरी
फोन केला पण ते काय नाना ना ज बोलले थोडे लाईट नव्हती त्यांचा फोन चार्जिंग नव्हता वाट्ट मग त्यांनी थोड वेळ बोलले न बंद केला हम् मग ते कळलं नाही शिमलं खोडलं नाही ते आता उद्याच विचाराला
हां हां अरे पण येस ना लाईट नसल्यावर मग चार्जिंग नाही राहत
हा ते काम हातकून राहत्यात
हम
ते फोन ऐकाल तर नाही म्हणजे आज भरीत होते ए का मार्केटला नेईल ते आज
म्हणजे ना बाया खुडीत होत्या वाटत तुमच्या आणि पुरी आणि बाई आणि दोणी माणसं भरीत होती
हा म्हणजे सकाळी मार्केटला न उद्या न्यायचे का आजच नेल तर
अ दिल का उद्या काय सांगते जर सांग तिकडे राायच असल्या ना तर मग उद्या पाठच्या मार्केटला घेतली बहुतेक
हम् हम् तस नाही मग ते खुडीत का होते असं
दुपारीच हुडीच होती पिशव भरीच होती मग नाही माती ईदस नला असते
ग तर खाण घालून नलं असेल नाहीत मग उद्या सा कट नयचा असेल काय असेल
नाही नाही मग सकाळी नाहीयच्या असते तर मग ते ना आत्ता दुपारून खुडले असते ना चारच्या पुढे मग ते नाही एवढ ल काखुडले मग ते
तस मा कमीचा असेल माल
नाही रे भरपूर निघाले कॅरेट मस्त दिसायची तिथं
हा का काय माहिती पाहावा लागल विचारू मला होत उद्या
हां तेच ना
बाव आहे का नाही त्यांला काय माहित
हा ना पाचशे रुपये जाते मी
का जाहा कॅरट
हा
हा हा
आता किती किलोचं येते नाही माहिती तेे नाही सांग़ता येनार आम्हाला
माग माग चांगला भाव आता हो ऐंशी रुपये किलो काही नाही चालवत सत्तर ऐंशी रुपये किलो
मात है बा आता उडबा मी आ आता तू विचार ह
सातशे आठशे रुपये कॅ कॅरेट जायचं
अरे आता साधे मिरची ला भा्हावे शिमलाला का भाऊ राहणार नाही का शिमलाला ने भा्हावे
तेच ना
ऐने साध्या मिरीचला वीस रुपये पावशर म्हणजे चा चाळीस रुपये अर्धा ऐंशी रुपये किलो आहे
हम्म ह शिमलालाच लयदाव वोतात तासाचे सत्तर ते ऐंशी रुपये किलो
आ्मा खाते लोक बाजीपाला लईयातो बडी वाट ला
ह मग लासा लेवाल चांगला भाव राहतो
हम्म पण भाऊ हा यार
कांद्यालय भाव हाय ना
म कांद्याला तय मार्केट तडकला आता
सगळे मग राहून राहून मधीच मार्केट वाढत मध्येीच कमी होऊन जात
नाही नाही माना ते काहीतरी झालत त्याच्यामु आज जवळ जवळ चोवीसशे सत्तर रुपये ट्रॅक्टर जायली
नका काल म्हणजे आत मागच्या दोन तीन दिवसात पिंपळ गावल चांगले मार्केट होतात चौतीसशे पस्तीसशे
मग आता आहे ना आता सकाळी म्हण तीन साडेतीीन हजार रुपये जाईल म बरायला
कुठं पिंपळ गावला पिंपळ गावाला चांगलं चालीन
हम् तेच ना बरं रे प पण मंग आता लोकांना माल विकून टाकले मग मार्केट वाारलं ज्याच काय त्याला ज्याच्या काय हा त्याला होतील पैसे आणि ज्याच्या का नाही त्याना काय करायच
त्या हाती कळत नाही ना कावा भाव वाढाल ते सांगतेच नाही मध्येच भाव वाढत मध्येच कमी होतं
आणि त्याच्यात काही नाही ठेवले त्याची तेी खराब झाली आता आमचे कवाय नाही एकट्यात हे कांदे खराब होऊन गेले जवळ जवळ वीस पंचवीस कॅरेट खराब झाली ऐवी आज परत तर म्हणजे दोन चार दिवसापासून ऊन घ्य होतो होऊन देऊन आज भरली ती त्याच्यातून दोन तीन कॅरेट र रिझेक्टच झाले
ह खराब वाते वातावरण सुटणे करीत
म त्याच्यात काय कराय जाणारे आमचे कुत्रे आहे ना आमचे कुत्रे हचे असे गटरीत बसायचे अ गटरीत दिसले
तेच कांद्यावर जाऊन बसेस
आणि कांद्यावर जाऊन बसायचे मग ते कांदा ते पाणी निथ राहायचं ना त्या ना
हम ते कांदे वलेहोवुन जातात मी काय म्हणतो हॅलो. फुटस.